हॅलो होता आमज
काय करत आहे
काय होच म
माझे सध्या का कपडे वाव टाकणं
अच्छा पाऊस आहे का तिकडे
पाऊस आज सकाळपासून आवड आवाड आहे प आठ पंधरा दिवसापासून आमच्याकडे काहीच पोच नाहीे
अजून माही पडला
नाही ना फक्त आभार आहे आज सकाळ पाासून आभार आहे
अच्छा
पाऊस नाहीे
आमच्या इकडे आहे पडतोय थोडं थोडं
नाही ना आमच्याकडे काहीच नाही थोडाफार आमच्याकडे पण पाठवून द्या
व्या ना म्हणजे इकडे कस दिवस बर नाही पण सकाळचा पडतो थोडाफणी
आता आज फक्त इथे आभाळ आहे पण पाऊस नाही आहे बिलकुलच नाही आहे
हा काय
हो झालं जेव मगरी
नाही जेवण म्हणजे बाबूच्या ए खिचडी लावलेय आम झा जेण तो झोकला आहे ना म्हंटलं करून घेऊ कटक हा आणि तुम्हाला मेसेज केलं बटल म्हणजे बी फ्री असला तर कोण करा
हो नाही मी बघितलं आणि त्याला आपलं कपेल पण वाव टाकणं म्हऊन जाते
मी बोल ना पण होते
हा ना
जेवण व्हायचं आहे. माझं
अच्छा आज आज काय नॉन व्हेज
नाही बा नॉनव्हेज नाही. आज रात्री बघू बण तसं काही प्लॅन नाही आहे. आता फक्त ाळ दूध त्याची भाजी घेतती गरम भात पोळी
हा ते तुम्ही जास्त नॉनव्हेज नाही खात
नॉनव्हेज खातो आम्ही पण कस अति नाही ह हप्त्यातून एकदा
अच्छा म्हणजे जसं तुम्ही वाराला नाहीखात जसं की संडी ला म्हणजे बुधवारी शुक्रवारी असं
हा आमचा दिवस कसा आहे सोमवार शुक्र सोमवार बुधवार शुक्रवार असं आहे बाकी दिवस नाही सोमवारी खात नाही. आम्ही रविवार मग बुधवार आणि शुक्रवार
हा काय
हं
तुम्ही असं दिवसभर साडी नेसूनच काम करता. की ड्रेस वगैरे घालता
मी गाऊन किंवा ड्रेस साडी नाही घालत. जास्त साडीवर कामच नाही सुचत मला
हा मला पण नाही. जमत मी जास्त करून गाऊनच आता बाबू झाल्यापासून तर गाऊनच नाही तर मग ड्रेस घालायची टॉप किंवा प्लाझो असं पॅंट वालं
मी एक तर गाऊन घालते नाही तर मग कोर्टशट घालते
हा कॉड सेट बेस्ट वाटतो. म्हणजे कम्फर्टेबल वाटतो त्यात
कम्फर्टेबल वाटतं
हा
म्हणून म्हणून मी पण तेच यूज करते असे असं करून
हम्म ते बरं पडतं डेरी वज ला
डेली यूज ला आणि कुठं काय मला बुलाण वगैरे आणायला उघं जावं लागते ना?
हम् सच ना
तर मग त्याच्यामुळे कसं चेंज केल्यापेक्षा मग पटकन गेलं आणलं
हम्म
होस आहे ना
आणि हा झोपलाय तो तो झोपला कीच मी फ्री असते नाहीतर. म टाईम नाही भेट तस ऑन यायला हा तुम्ही असं फिरायला वगैरे जातं. तेव्हा तुम्ही असं जीन्स पॅनट वगैरे घालता.
जीन्स नाही घालत. मी असं ज ट्रेननी वगैर जायचं असं ट्रॅव्हलिंग करायची ट्रेनं तर मग नाईफ पॅन्ट टी शर्ट राहते. माझी
अच्छा
हम् पण सत्यतो मी ड्रेसेस वापरतो. ड्रेस किंवा मी नाहीसकट
अच्छा हा मी पण म्हणजे असं बाहेर जायचं असेल लांब जायचं असेल म्हणजे कुठे फिरायला तर घालते जीन्स पॅन्ट वगैरे, टी शर्ट- हां आणि जर असं कुठे, नॉर्मली बाजारात वगैरे जायचं असेल भाजी वगैरे आणा ते ड्रेस किंवा कोडसेट
अच्छा, मला मी नाही जात कधी मार्केटला वगैरे भाजीचं वगैरे आणायला हेच आणतात.
हां म्हणजे माझे मिस्टर पण आणतात, जर कधी मला वाटलं- मी येेते सोबत, तर मी जाते. म्हणजे जास्त आणायच असेल काय, तर मम्मी सोबत जाते.
नाही, मला मार्केट भाजीचं वगैरे आणायला नाही आवडत शॉपिंगला वगैरे जात राहते.
अच्छा...
हं पण ते नाही आवडत मला.
कुठे करता म्हणजे असं तुमच्या इथेच करता की असं मुंबई ठिकाणी जाता?
नाही मी इथेच करते वर्दीला.
अच्छा!
वर्धेला आहेत ना शोरूम मोठे. हो.
हां तसं मी लग्ना आधी, जायची मुंबईला इथे सीएसटी ला- किंवा मालाडला, तिकडे छान-छान भेटतात ना कपडे. हं.. म्हणजे तिकडे रेट जास्त सांगतात, ते आपण कमी करून घ्यायचे. देतात ते बरोबर.
ते तर आहेच म्हणा, थोडं तर भावभजी करावंच लागत आपल्याला, त्यांच्यानुसार जर आपण घेतलं तर, खूप महागात देतात.
तेचना हां नाही, त्यांना सांगतो आम्ही-आम्ही एवढे लांबून आलोय जरा थोडाफार तरी कमी करा. ते त्यांच भाव घेऊन ते बसतात, मग नंतर आपण काय करायचं. आपली सांगायच किती किंमत आहे ती, जर नाहीच दिलं. तर मग जायचं पुढे, ते बरोबर बोलवतात पाटी मागे हां. आवाज देतात की या, घ्या, मग घ्यायच आपल्याला- पाहिजे तेवढ्या रेटमध्ये
बरोबर आहे, मी हं दिवाळी हा
म्हणजे आता लग्न झाल्यापासून नाही, येणं-जाणं होत तिकडे जास्त.
अच्छा!
मग इकडेच मी राहते तिकडेच घेते, नाहीतर मग ऑनलाईन आप- हां हां ऑनलाईन माग-
मी पण ऑनलाईन शॉपिंग जास्त करते.
हा माझे पण असते ऑनलाईन,
आताच मी कॉडसेेट घेतलेत ऑनलाईन मध्ये.
अच्छा...
हं ऑनलाईन घ्यायला काही नाही, कधी कापड खूप चांगला येतो न कधी
हां.. नाही आपण रिअल इमेज बघायचं, जर ज्यांना जास्त असेल- म्हणजे फोर पॉईंट वालेच घ्यायचं, फोर पॉईंट जास्त असतील तेच घ्यायच थ्री पॉईंट वाले नाही घ्यायचे. ते जसं डल असतात.
हां डल असतात.
हं.
मी पण ते रिव्ह वगैरे बघते. आणि त्याच्यानंतर हे करते मी.
हां जास्त लोकांनी घेतला असेल तरच आपण मागवायचं नाही तर नाही. कधी कधी रॉंग प्रॉडक्ट पण येतो, माझा आलाय असा एकदा ममी रिटर्न दिला.
माझं एक दोनदा तसच झालं डॅमेज पीस आला होता. म्हणजे ओढणी आहे ना त्याला असे पॉइंट्स पॉइंट्स होते.
हम्.
तर त्याच्यामुळे मग तो रिटर्न केला मी त्याच्या जागेवर मग दुसरा घेतला. असं झालं. हॅलो हॅलो हॅलो